हॅलो! हॅलो! हॅलो! हा बोला ना. हा मी तुम्हाला म्हणत येते ना मी करते करते असं म्हणते म्हटले होते मी तुम्हाला.
हो पण आता मी कर एकच बाकी होता करून घेते त्यानंतर मग. तुम्ही मला आता कराल हम्म हम्. का म्हणता मग अजून सांगा.
काय नाही. तेच चाललं आता हो ना आमच्याकडे तर सतत येऊ राहिला.
हो का, कपडे वगैरे वाढलेच नसतील मग आज?
हा नाही मशीन आहे ना.
अस अस अस अस हो माशनी म लवकर होऊन जाते.
मशीन हाय की.
असच.
आणखी काय बोला मग!
काही नाही तुम्हीच बोला आता.
होनात कोणत्या टॉपिक बरं पोळ्याला वगैरे मग काय बनवता म्हटलं पुरणपोळी.
हो.
आणि दिवाळीला मग अनारसे वगैरे बनवता का?
हो हो छान छान पदार्थ बनवते.
हो काय चकल्या, अनारसे आणि मग संक्रांतीला तिळागुळाचे लाडू वगैरे
हो
हो ना चांगलं वाटतें हो गाणं वगैरे हळदीकुकूं ला तर मस्त मजा येत असं ना संक्रांतीमधये रोजच्या साड्या नवीन नवीन तयारी
हो ते तर आहेच.
हो नां हं मस्त वाटते पण तयारी करून बायामध्ये जाऊन बोलणं बसणं इकडल्या तिकडल्या गप्पा गोष्टी
हो
मजा येत असेल गेम्स वगैरे खेळतात का मग?
हा खेळतो ना?
हां
असं हम्म हम् -
हम् मग खूप दिपावली पहिले एक किती दिवसापासून मग तयारी वगैरे करता?
पंधरा दिवस अगोदर
हो नां
हो
तुमचा ग्रुप वगैरे असेल बाया बायांचा
हं कसला?
तो सांग संक्रांतीचा असा ग्रुप असेल ना की तू हा अ हा घेशील मग आम्ही तो घेऊ असं काही डिसाईड करत असालं ना. मजा येते. हो ना छान वाटे ऋमग चांगले मोठे मोठे भांडे वगैरे घेता कि मग असं काही साडी किंवा असं काही वेगळं असं. असं काही वेगळं असं घेत का म्हटलं कोणी कोणी साड्या घेतात.
हो एकसारख्या हो मग घेतो ना. एकसारख्या साड्या घेतो. एकसारखे अं ब्लाऊज हे राहतात ना. कसं म्हणजे कोणत्या प्रकारची बाही शिवायची. तशे एकसारखे परत आंबाडे एकसारखे घालायचे नथी अ गळ्यातल्या पोह गळ्यातले हार ते पण एक सारखे के म्हणजे एकदम छान वाटतं ते
हो ना मस्त मजा पण येत असेल नाही का?
हो हातांवर मेहंदी काढायची, नेलपेंट लावायची. असं हा असं
ते पण हो ना तसं सजायसाठी हो
प्रत्येकाचं एक हे होतं ना एकमेंकीचे विचार ताक त्याच्याने हे होतं.
हो ते तर आहेच विचार पटले पाहिजे आणि कोणती म्हणजे कोणा कोणाला नाही पटत, कोणा कोणाला पटते. सगळ्यांना पटलं की नाही बरं वाटते नाही का? हं मग नाही. त्याचं वगैरे असं काही, ठरवत असाल, आज इकडे, तुझ्याकडे हे, मंग तुझ्याकडे हे.
हो हो हो, म मदतीला पण येतात? आणि नाश्ता पण ठरवतो, आणि सगळ्यांची मदत होते. आणि म शेवटी सगळे येऊन गेल्यावर, मंग आम्ही नाश्ता कर तो, म्हणजे आजूबाजूच्या बायांना पण, बोलवतो ना, आपण. मैत्रिणी सोडून, ण ते पण आपल्याला, बोलवतात तर असं.
अस्स, छान अ म्हणजे, छान एन्जॉय होत ते मग गेम्स वगैरे खेळत असाल, अशे कोणते संगीत खुर्ची?
हां, डान्स करतो, परत त हे करतो, काय म्हणता, याच काय म्हणता, म्हणते
संगीत खुर्ची वगैरे, खेळता की नही, झिम्मा फुगड्या वगैरे, हां. लुगडे वगैरे लावता की, मग नसत साड्याच लावता, असं लुगडे
लुगडे पण, लुगडे पण, घालतो आम्ही, असं.
हो का, मस्त वाटत असल नही का, तसं छान वाटते.
हं, असं म्हणजे आम्ही ठरवून घेतो, आज हिच्याकडे ह्या कलरची साडी घातली, उद्या तिच्याकडे वेगळी तिच्याकडे काष्टी पातळ, तिच्याकडे साऊथ इंडियन, अशे वेग-वेगळे पोशाख घालतो आम्ही, म्हणजे जेणेकरून, आपले पण फोटो वगैरे छान येतात, आणि आपण पण त्या पद्धतीने, नटतो, थटतो.
हं हं हं हं, मस्त वाटते, पण एन्जॉय करायसाठी. ह्म, मग नाश्त्याचं असं असं काय मेनू ठेवता, मग असं
अं कधी समोसे ठेवतो, कधी ढोकळे, कधी अं, हे काय म्हणता अ शाबुदाने वडे, जर समजा उपवास वगैरे आला, त तस करतो म, हम्म.
ह.
हं, असे वेग-वेगळे ठेवत चालतो, अस. इडली सांबर, पावभाजी असं, नही त कोणी-कोणी, असं पॅकेट वाटून देत, ब असं.
हो का, मग मसाला भात वगैरे, पुन्हा कधी?
अ, हां, ते अस कोणी दूध, ठेवत. असं, हम्म दूध चारोळ वगैरे.
हं हं हं.
काजू बदाम, ते घालून, अस हं थंडी असते, त गरम-गरम, कोणी कॉफी ठेवतं.
हं हं. असं छान वाटते नही का, एनजॉय तसं, म्हणजे छान वाटते, वेगळं अस. मस्त तयारी इकडे आम्ही नाही करत, घ्या आता इकडे, तेवढं कोणीच, तेवढं दिसत नाही इकडे.
अं?
आमच्या इकडे, तेवढं कोणीच नही करत, म्हटलं तेवढं. हम्म, साधं सिम्पल, अस-अस तेवढं.
हां हां हां, तेच त.
अशी आहे नाही का, छान वाटते पण तेवढं सजून सजून, मग पुन्हा दिवाळीच राहते ते दिवाळी मधी,, नवरात्रीचे वगैरे उपास करत असाल मग तुम्ही नाही का.
करते करते, उपास कर ते,, घट वगैरे त्याला पूजा करायची रोज पाणी घालायचं, माळ ओवायची झेंडूच्या फुलांची. अ सप्तशती पाठ वगैरे, वाचतात बाईक का,, तसं केलं तरी किती छान वाटतं, नवरात्रात. आणि अ परत आमची इथं देवी दुर्गामाता म्हणून तीथं खूप मोठा उत्सव असतो नवरात्रात,, अ टिपऱ्या वगैरे खेळल्या जातात, मग रोज रात त्री हा, ते पण बघायला जातो आम्ही, आम्ही स्वतः सहभाग घेतो.
गरबा वगैरे,, काही कॉम्पिटिशन राहत असेल ना गरबा वगैरे असताना.
हो, कॉम्पिटिशन हो असं त्याच्यामुळे
ातच तिकडे खूप बस,, नाही का तुमच्या साईडला,, इकडे तेवढं नाही राहत. इकडे आता ते चंद्रपूरला ते महांकालीच आहे. इकडे राहत तर नऊ दिवस खूप रश राहतं, चैत्र महिन्यामध्ये आणि आपल्या नवरात त्र मधे,, हम्म खूपच रश राहतं.
हो हो हो.
तयारी पण मस्त करायला मीळते मग पार्लर मधी जा मग तयारी करा.
वेगवेगळ्या साड्या घातल्या जातात. वेगळ्या वेगळ्या साड्या घातल्या जातात, कलर ठरवलेल्या अस त्यानुसार आपण, समजा आज वाईट तर वाईट उद्या येलो तर येल्लो, असा ते साड्या नाही का ठरवल्या जातात, मग त्या पद्धतीने आपण घालतो, आणि एक आपल्याला पण छान आवड होते,,, की आज हा कलर आहे आपण हा आज घालू, आणि उद्या तो तोय तो घालू, फराळाच वेगवेगळं केलं जात. आणि नऊ दिवस उप उपास एवढं धरतो, पण वाटत पण नाही की एवढा उपास आपल्याला आहे ब्वा पण आपल्याला थकवा जाणवत नाही काहीच नाही, आणि एकदम मन प्रसन्न राहतं आपलं. असं,, हा, आणि भूकही लागत नाही त्याच्या मधे, कि नाही वा आपल्याला खाल्लंच पाहिजे वगैरे.
हम्म हम् हम् बरोबर आहे ना, हम्म मग नाश्ता सकाळी करता की मग डायरेक्ट, अ सायंकाळीच असं जेवण
नाही सकाळी नाष्ट्ता असतो आमचा, दुपारी जेवण, संध्याकाळी परत थोडा लाईट नाष्ट्ता करतो आम्ही सहा सात वाजता, आणि संध्याकाळी सकाळी जेवण परत, असं, पण म नाष्ट्यामध्ये पण आहे ना, आम्ही अ म्हणजे उकडलेले नाही का चणे अ मटकी, परत मुगाची चे अ मोड आलेले ते धान्य असतात ना त्याचा नाश्ता क करतो आम्ही,, त्याच्यामध्ये काकडी, टोमॅटो, कांदा, लिंबू, लाल तिखट मीठ. असं टाकूंन घेतो म्हणजे जेणेकरूंन आपल्याला पणं त्यांचं प्रोटीन भेटतं. कधीं असां नाष्टां करतो कधीं वेगवेगळे करतो असं. हम्मं असां नाष्टां करतो म्हंटलं कधीं कधीं वेगळां करतो असं.
हां हां हं छांन वाटते पणं तसं नाहीं कां मगं नऊ दिवसं असां दसऱ्यां झाल्यांच्या नंतर मगं हे दसऱ्यांला मगं सोनं वगैरें. असं वाटतां कां?
हो वाटतो नां सोनं वाटतो तिथंच. परतं देवीला जातोना जे आपले धने उगवलेले असतांत. ते घेऊंन जातो आमच्यां ते देवीला. आमच्या सासूबाई करतं होत्यां तसंच करतो आम्हीं. असं हम्मं अजूंन कायं म्हणतां?
छांन वाटते पणं तसं नाहीं कां तयारी? तयारि करां सजां धजां आणि हं आणि पुन्हां मगं त्यांच्यानंतर दसरा दसऱ्यांला व वगैरें मगं ते रावण वगैरें जळते असते जळते नां तेव्हां वगैरें मगं सोनं
आमच्यांकडे
हो नां छांन वाटते पणं ते नऊ दिवसं दसरांपर्यंत खूपचं एन्जॉय होते मगं पुन्हां पुन्हां शांत होते चैत्र महिन्यांचे पणं नवं नवरांत्र नवरांत्र करतां कां मगं.
हो
चैत्र महिन्यांमध्यें पणं राहतांत नां
नाहीं ते नाहीं करतं आम्हीं हेचं करतो.
हेचं करतां नाहीं कां कोणी कोणी चैत्र महिना आणि हां नवरांत्र पणं करतांत की नांय
नाहीं हांच करतो आम्हीं तो नाहीं करतं चालेल मंग ठेवूं कां
हो हो हो ठेवां ठेवां